मम्मी खोलून दे ग. काय? ते- हे काय हे उचललं बोल बोल, बोलना. काय करताय?
काहीच नाही बाई. जेवण झालं आत्ताच. तू काय करायली?
काही नाही. मी बी अशीच फिरू राहिली.
तुझं झालं जेवण?
हा. झालं ना जेवण.
काय केलं तु जेवण?
मी त ते कायची भोपड्याची भाजी आणि पोळी.
होव का?
हम्म. तू चांगला चालू आहे ना.
होव का? हम्म. मी इथं काही नाही. मी धुन धुवू राहिले ग.
हाव का? तुझं जेवण झालं?
माझ जेवण आत्ताच झालं.
हाव का? काय जेवली?
मी मसुरीच वरण केलत.
हाव का?
हम्म. मसुरीचा वरण पोळी.
भात नाही केला का?
काय? नाही भात नाही केला. नाही भात नाही केला आज.
हाव का?
तुमच्या इथे केलता का?
दीदीए.
हा.
मग भात बी म्हणेन काय पोडीले बोनवतान मला बोनवत नाही.
नाही भात असते आमच्या इथं रोज देविका पण आज नाही केला मी.
हाव का?
हम्म नाही तर आम्ही करतो रोजच करतो वरण, भात, पोळी भाजी रोजच असते आमच्या इथं.
बापरे बाबा.
हम्म सुक्की भाजी केली तरी वरण अ जिजू गेले बाहेर दुकानात.
हाव का?
हम्म. मंग अजून?
काही नाई
काय म्हणतं कशी शाळा तुझी चालू बर हाय का? अभ्यास बीभ्यास करतं चांगल?
हाव कडतो ना.
हाव का? तू डान्स तर लईच मस्त करत म
मला येतो डांश.
हाव मी तुझी व्हिडिओ पाहत राहतो. मस्त करतं हम्म. मग अजू?
काई नाई अजून. तू माझे रील पाहत असतं डरोज.
मी रील्स तुझ्या रोज पाहत असतं.
हा का?
हम्म.
मंग काय म्हणतं?
तू कधी येशील इकडं?
अ मला आता मी पाहतो आता कधी येऊ? येईल येईल. बाळाला घेऊन येतो माझ्या. मी माझ्या बाळाला घेऊन येतो, हम्म. हम्म. तू कधी येत?
हाव
तू कधी येतं इकडं?
आता मी पण पाईन कधी येतो त.
हाव का?
आम्ही पुढच्या महिन्यात चिखलधाराला चालो.
म पा फिरायला चाली का?
हा सगळे झत
हाव का, आतापर्यंत कुट कुट गेलती फिरायला?
हम्म आतापर्यंत तर कुठच नाई, आत्त्याची ईत गेलती बाली आत्त्याची इते.
हाव का?
हा अंकिता आज्जीच्या इथं गेलती.
हम्म.
मंग आजीच्या इथून डायरेक्ट घरी आली.
हाव का तिथं का तिथं काय नव्हतं फिरण्यासारखं तुम्हाला?
कुट?
आत्याच्या इथं-
होता ना फिरायला खूप सारे जागे ग..
ते हे हाय किन कायरे ते नांदुर्याला ते अ हनुमान मो्ठा.
हा.
हायका नाही ते?
हा.
हाव ते मी पाहिला होता आपण गेलतो तेव्हा ते लग्नाला गेलो होत ना आपण चिखलीला.
हा.
त्या टाइम ला आपण पाहिला होतना.
हाव.
हम् हम.
मी तर त्याच्यावरून डायरेक्ट त्याच्या जिबी वरच गेलते वाघाच्या.
होव का.
तोंडातच जाऊन बसली होती मी.
तुम्ही ते वावर हा ते वाघाच तोंड होत ना मोठ्ठ.
हम्म.
त्याच्या अंदर जीप बी होती त्याच्या अंदर बी रस्ता होता.
हम्म.
ह.. तुम्ही तेव्हा ओढतोच शळायच्या हो आम्ही सगळ काही पाहून डायरेक्ट फोटो काढता होतो. खाली जीबीत जाउ-
हम्म किती उंच आहे व ते. त्याच्या वर जायला.
हम पाय दुखून मग तुम्ही गेलते का वरत का खालीच- थांबले.
कोण चालेय माय वर तिथ-
आम्ही त गेलतो‌.
हम्म, नाही मी नव्हती गेली माय आल्यावर- मी दुरूनच पाहिल होत त्याला दुरूनच पाहिल होत. हम्म.
तुम्ही वरतीच चढले होते का आम्ही तेव्हा फोटो काढत होतो त.
नाही वरती चढले नवतेमी.
हह...
मग अजून काय म्हणते कशी आहे तब्येत तुझी?
चागली हे आताच बीमार पडली.
काय झालयात?
सर्दी.
फ्रीज मधलं पाणी कमी प्याव कि मग-
एवढं नाही पीतो होती मिकी-
हम्म तुझी मम्मी सांगायली ना लई पेत होती म्हणे फ्रिज मधलं पाणी-
हहहह
मग आता उन्हाळा आ गरमी नाही होत का मग थंड पाणी प्या नाही लागत का?
उन्हाळ्या ला प्यायच आता नाही प्यायच आता पेल की बस- आता सर्दी- हं आता थंडी वाचते आता कोमट पाणी लागते.
हम्म, तुझ्या बाळाच नाव काय आहे?
माझ्या बाळाचं अजून बाळाच आलं नाही तर बाळाचं नाव काय सांगू तुला. जेव्हा बाळ येईन तेव्हा बाळाचं नाव ठेवू मग. तुला सांगतो. हा अजून बाळ आलंच नाही ना येते पुढच्या महिन्यात येते दोन, दीड महिन्यात.
हाव का.
हम्म.
सोनाली दिदि च्या बाळाचं नाव काय आहे?
सोनाली दिदीच्या बाळाचं नाव आहे स्वामिनी.
स्वामीनी.
स्वामी समर्थाचं.
हा आस.
लई मस्त आहे ती गबरी, गबरी आहे मोठी.
मी पाहिलंच नाही तिला.
फोटो पाहिले नाही का तील?
नाही कपडे वाळू घालत आहे कट झालं कि सांग मले. मी शाळेतच असतो की.
हो पायच एखंद्यास वेळेस मोबाईल मध्ये रीलस काढता, काढता. म फोटोजी चाले मस्त आहे गबरी, गबरी, गबरी आहे.
पाय लागन आता तर पाहाच लागन.
हा. मस्त बोल मस्त बोलते थोडी, थोडी चलते तुरु, तुरु
हम्म, पिऊ सारखी आपल्या?
पिऊ हुन जाड आहे.
जाड हाय ए का गुबु, गुबू?
हाव मस्त आहे. हम्म डबकी, हम्म पायजो.
घेऊन येजा दिदी ला.
बरं, बरं माझं बाळ झाल्यावर आम्ही दोघी येत आमच्या बाळाला घेऊन दोघी पण, हम्म. मग.
तू काय ठेवशिल? तू काय ठेवशील मग तुझ्या बाळाचं नाव?
आता बघू आता बाळ आल्यावर काय ठेवायचं.
हे बा मुलगी झाली तर काय ठेवशील सांगजो?
काय ठेऊ?
हा अ तुझ्या मतानं ज्याच ते. कोनतरी असे नाही आहे. नाव सांगत असते क वरून ठेवा, की वरून ठेवा, याच्यावरून ठेवा
हा ते सांगत असते त्याच्यावरून ठेवणं लागते मग हे का नाही?
हा मग अगर मुलगीच अ मला तर वाटते. हम्म... मी तर आता रोक नाही आठवलं म्हणा आठवुन सांगिन पण मी तुला डबल कॉल करून.
हाव हो सांग.
हा आणि मुलगा झाला तर मला त वाटते की नाव पाहिजे ह सोम समर्थ बी ठेवू शकतो, साई बी ठेव शकतो, श्री बी ठेव
ते जुने ते-ते जुने झाले माय नाव नवीन-नवीन सग नवीन.
नवीन.
हा नवीन मधलं सांग जुना झालं ते.
बरं नवीन आता नवीन काय सांगू तुला?
बरं आठवून सांग मगं पोरीच नाव देवी का ठेवतो पोरीचं नाव देवी का ठेवतो पोरगी झाली तर?
ते मॅचिंग-मॅचिंग होऊन जाईन.
होऊ दे ना मग काय होते.
बरं तुझ्या मतान पहिलं द आला पाहिजे सांग सांगितलं पाहिजे द. द वररून ठेवा म्हणून.
नाही आल तरी ठेवतोन मी.
आता ते त्यांच्या न नुसार असते त्यांच्या त्यांच्या मतानच नाव ठ्यावावा लागते.
हो आलं पाहिजे म ममी देवीकास नाव ठेवतो.
चालते नो प्रॉब्लेम.
देविका ठेवतो ना तर पूजा ठेवतो.
आ-आ-आ हा
हम्म तुझ्या मम्मीच.
मोठ्या झाल्यावर ठवतो पूजा.
नाही लहानपणीच ठेवतो ना.
काय दिदी किती जुन-जुन नाव सांगून राहिली तू.
मग तू सांगाना झाली ना मॉडेल-मॉडेल मधले सांग नवीन-नवीन मस्त.
थांब सांगतो ना आठवा लागेल मग मुलीचे त लई सारे नावं माहितय. पण मला मुलाची नाही आठवू राहिले.
मग मुलीची सांग चार पाच
अ मुलीच्या पण. आता काय ठेवू. होव ना सांगाला लाग ना काय सांगू पाहिजे ते तर आठवू दे. नाव काय ठेवूत. तू एखदा स्पेलिंग दे मला पाहिल. मग मी त्याच्यावरून नाव ठवतो एखाद स्पेलिंग दे मला.
आता बरं आता बरं मला काय माहित बर ते समोरचं काय देन द देईन. क दई के देईन.
नाही तु तुझ्या मतान दे एखाद मग मी त्याच्यावर नाव पाहि तो असलं तर ठीक.
बर थांब देतो आ हम्मं. अ एम येम.
यम म वरु कोमलचा यम.
नाही कोमलचा यम येते का?
सॉरी सॉरी के हा के ते. हा के कोमलता के येते यम यम वरून आपण चू आ वाम वा वा बाबा बाबा एक स्नाळया वर
कोणत.
तर ते ठेवू नाही शकत तू.
कोणत-कोणत सांगना महिमा.
मंकी.
मंकी अय माकड नाही है. माकड हाय का काय ती. माकड मा आहेय माकडच नाव कोण ठेवताय ए माय.
माकड बनवता काय, ये माय लेकराला माझ्या.
रा गब ते आटवला य मग किथ तू खर सांग यव मर मंगीत जनावार
हो येते पण माकडचं नाव ठेवतं का व?
मग आठू दे. यम वरून ना आ एम वरून
यम वरून सांग, एम वरून- जुना आहे, खूप ते नाव मॉडेल मधलं सांग नवीन.
अच्छा. मॉडेल मधलं.
तुला आठवतच नाही तू बघ.
आठवते मला, मी बोलली थांब, थांब. अ मी. सांगतो.
हम्म.
क्यूट्स क्यू क्यूटी
तेच.